हॅलो हॅलो
हॅलो
आवाज हा हा बोला आ तु माझा आवाज येतोय का तुम्हाला हॅलो
हॅलो
हा माझा आवाज येतोय ना हॅलो हॅलो हा माझा आवाज येतोय का तुम्हाला हा हा तुमचा आवाज हो हो आज तर आमचं एक स्पेशल हा आज आमचा स्पेशल बेत आहे अ आमच्याकड ना खानदेशमध्ये वरणबट्टी वांग्याचं भरीत हे खूप खाल्लं जातं आणि खूप लोक आवडीने खातात
बर बरं त्यां बनत का की रव्याचं बनत
अ ते जी बट्टी असते ना ते आपल्यावरती अवलंबून की आपल्याला ते कशा पद्धतीने बनवायच आता आमच्या इकड जाऊळ किंवा मग अशी काही देवीला मानता वगैरे केलेली असते तर असं काही अ ठराविक असा कार्यक्रम असला ना तर ते पूर्ण असं पद्धतीने ते पीठ बनवतात मग ते त्याच्यात गहू गहू सोबत आपलं मक्की असत ना मक्की
हा हा हा
हा ते त्या ते पण त्याच्यात टाकून दळतात थोडस रवा पण टाकतात पहिले ते गहू असतात ना त्यांना ओलून घेतात ओलल्यानंतर ते थोडे सुकले की मग ते दळायला जातात आणि ते दळताना ते जे पीठ असतं ना तर ते असं एकदम बारीक नाही द दळत त्याला थोडस जाड जाड दळतात हा म्हणजे हो म्हणजे मग ती जी बट्टी असते ती थोडीशी कुरकुरीत लागेल अशी चिकट नाही लागणार असं म्हणून
बरं मग ती तुमच्याकडे तर असं चुलीवर वगैरे त्याची जास्त च येत असेल माझ्या
आमच्या इकडं ना म्हणजे मग ते दळून आणलं की ते सगळ्या बायका असं बसतात ते पोळपाट वरती ते बट्टी वगैरे लाटतात ते बनवतात आणि त्यांना असं अ चुलीसारखं ना म्हणजे असं मोठं जाळ करतात. त्याच्यात आपलं शेणाच्या गौवऱ्या वगैरे असं सगळं टाकतात. मग ती राख अस ना त्याच्यामध्ये त्या बट्टया
निखाऱ्यात निखाऱ्यामध्ये बरं बरं हम्म
ते त्यांना अस शेकतात आणि मग ते त्याच्या तो वेगळ्या स्वाद ये मग ते शेकल्यानंतर मग काही जण तसच खाता काहींना मग त्यांना अजून अ त्याचे असे चार तुकडे करून असे बिस्किट सारखे काहीना तळून आवडतात. ते तळून पण खूप खारी सारखे असे कुरकुरीत लागतात मस्त
हम्म आणि ते कशा बरोबर?
हम्म आमच्या इकडं हो वांग्याच भरीत नाहीतर अं हा वरण बनतात ते वरण आपलं थोड पातळ असतं तिकडं ना वरण म्हणजे असं थोडं घट्ट बनवता डाळ
हम्म
त्याच्यात ते आमसूल टोमॅटो मिरची वगैरे असं सगळं टाकून ते असं म असं अ घट्ट होत ते हो फोडणीच त्याच्यात ते आमसूल वगैरे पण टाकतात त्याच्याने स्वाद पण खूप छान येतो
हो माझ्या म्हणजे अ माझ्या यां नवर्याच्या मित्रानी बोलवलं होतं खायला आम्हाला ते खास त्यांचा पदार्थ तो छान केले होते त्यांनी ते म्हणजे निखार्यात अ निखारा तर नव्हता त्यांच्याकडे पण त्यांनी आपलं आपला तंदूर वगैरे आहे त्याच्यात भाजून मग ते त्यांनी तळले तुकडे करून
पण त्यांना घरी वाफून पण बनवू शकतो म्हणजे आपण त्यांना लाटायचं त्यांना अस बनवायचं आणि आपलं गॅसवरती त्यांना वाफायचं वाफून आपल्याला नुसतं खाऊ वाटल्या तर तसं खायचं नाहीत मग त्यांना तेलामध्ये तळून घ्याय च म जेणेकरून ते थोडे कडक होतात.
हम्म आणि साजूक तुपाची वर धार मग तर काय लाजवाब बेत होत अस तय अप्रतिम मला अस वाटतय कि म्हणजे पौष्टिकता पण आहे आणि त्या कारणाने गहू तीन प्रकारची धान्यही पोटात जातात नाही का मका आला रवा आला त्याच्यात तुम्ही काहीही टाकू शकता ना? म्हणजे मुलं जी अशी खात नाहीत
हा ते पण खातात ते पीठ जेव्हा भिज तात त्याच्यात थोडं आपलं ओवा पण टाकतात त्याला अजवाईन आपण असं म्हणतो ना ते पण चुरून टाकतात मग त्याचा जो वास त्याचा जो स्वादय ना तो पण एकदम असा व्यवस्थित त्याच्यात येतो आणि ते अशी चुरून मग ते डाळ सोबत खायचं आहा! एकदम एकदम छान वाटतं खाऊन
अ राजस्थानचा पण एक असाच पदार्थ असतो बघा चुरमा म्हणतात याला म्हणजे त्याच म्हणजे वेश बदली की पदार्थ बदलतात पण त्यातच थोडे फार थोडेफार फरक असतात नाव वेग
हा हा त्यांच्याकडें दालबाटी आमच्याकडें दाळबट्टी हो आमच्या इकड वांग्याची घोट टून पण भाजी बनवतात ती पण खूप छान लागते.
बरं वरण वांग म्हण
नाही नाही वा घोटलेली भाजी म्हणतात आमच्या इ वांग्याची घोटलेली भाजी म्हणजे ते अ हिरव्या मिरचीची भाजी करतात पण ते वांगे असतात त्यांना असं पूर्ण गाळ होईपर्यंत त्यांना असे शिजवले जातात.
बर तुमच्या बाजूला तिखट खूप प्रमाणात खाल्लं जातं असं मला वाटत मिर ची जास्त प्रमाणात मिरची तस आमच्या हा आमच्या बाजूला कृष्णाकाठची हिरवी वांगी मिळतात त्याच्यामुळं त्याची चव पण एकदम लाजवाब असते त्याला तुम्ही तेल तिखट मीठ नई लावलं तरी त्याचा स्वतःचाच असा हे असतो कारण केमिकल नाही ना हा म्हणजे रासायनिक पदार्थांचा वापर नसतो त्याच्याम
हो बरोबर आमच्या इकडं हम्म
आम्ही सासरी गेलो की येताना दोन दोन किलो वांगी घेऊन येतो. असं आहे कारण इथं ती मिळत नाही म्हणजे त्या चवीची मिळत नाही मिळाली तरी असंय.
आणि आम्ही पण सहसा इकडं असलो की वांगी आणतच नाई एक एक दोन वेळा भरीत साठी वांगी आणलेली बाहेरून चांगली दिसतात. एकदम टवटवीत आणि मला ती सवय आहे वांग्याच भरीत करायच म्हटलं की म्हणजे माझा जीव थोडासा असा आहे की मला असं वाटतं की काही आहे तर नाही ना मला किळस येते लगेच तर ते पूर्ण अस मोकळ मोकळ करून पाहिलं तर त्याच्यामध्ये आळी निघाली होती म्हणून मी तेव्हापासून इकडे वांगे घेतच नाही.
हम्म बरोबर आहे त्या आणि कसंय एक आपल्या गावाचं हे असतच ना माणसं चला आमच्याकडे छान पिकत आमच्याकडेच तसच माझ्या नवऱ्याचा आहे इथल्या वांग्यांना काही चव नाही पुण्याच्या आमचे कृष्णा ची वांगी चांगली मग कोणी येणार असेल तिकडून की त्यांना पहिलं सांगतात. की माझ्यासाठी दोन किलो वांग गी घेऊन या म ती तू चार दिवस चार वेगवेगळ्या प्रकार का खाऊ घाले ना पण न काही अ कं म्हणजे न काही तक्रार करता खाणार. आवडीनी असंय म ती तिखट होणार नाही. म ती चांगली होतील. पण मी ज इकडचे वांगे नाही नाही या वांग्यांना चवं नाही.
चवच नाही -असत ते -प्रत्येकाला आपल्या गावाकडचं कौतुक
हो जिथ आपला जन्म होतो त्याविषयीच
हा आपल्याला गोडी असते कुठेही गेलं का आपण ते तसच म्हणतो. ते आमच्याकड याच्यापेक्षा भारी भेटत ह
हो. आणि एक भडंग हा प्रकार आमच्याकडे कांदा लसूण मसाला आणि भडंग हे दोन्ही आणि गुळ असंय हम्म
म्हणजे काय अ मला नाय समजलं कसं
कांदा लसूण मसाला असतो ना आपला कांदा लसूण म साला जो कोल्हापूरचा तिखट म्हणतो आपण तो बनतो त्याच्यासाठी फेमस आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि दुसरी गोष् त भडंग चुरमुऱ्याच जे असतं बघा गोरेबंधू भडंग वगैरे तुम्ही कार बघितला असेल ते म्हणजे घसागणिकं शेंगदाणा आलाच पाहिजे अस असं नाही की दोन चार शेंगदाणे किलो मध्ये जवळजवळ पाव किलो तर शेंगदाणेच टाकतात ते असं बर
हो मी असं दुकानामधून विकत घेऊन खाल्लंय.
हम्म हम्म हा हा लस लसूण असतो भरपूर
हो हो अ अ अ अखंड लसूण असतो तो अस तेलात कुर
हो हो हो ठेचून त्या भागात लसुण आणि कांदा जरा जास्त प्रमाणात वापरतात आणि लाल मिरची असं हाय. आणि जळगाव वगैरे धुळे या साईडला हिरव्या मिरचीवर जास्त जोर असतो.
हिरवी मिरची आणि काळा मसाला म्हणजे अ कांद्याची परत अ म्हणजे कांदे बारीक कापायचे त्यांना ताव्यावर मस्त लालसर काळासर होईपर्यंत भाजायचं. आणि मग त्याच वाटण त्याचा मसाला बनवायचा मग आम तिकड पाटोडीची भाजी,
हो आमच्याकडे पण करतात आमच्याकडे पण करतात आमच्याकडे त्यात त्याला मासवडी म्हणतात बघा त्याच्यात बाकरवडीचा मसाला भरला जातो. आणि तुमच्याकडे पाठवडी म्हणतात आणि माझी मै त्रीन आहे जळगाव ची त्यांच्याकडे उडदात् ची भाजी उडदाच्या डाळीची रस्साभजी खूप फेमस.
हो आम आमच्याकडें पण बनते ना.
पण कुणीही पाहुणे येणार असले उडदाची डाळ बनवायची उडदाची डाळ बनवायची.
मसाल्याची काळ्या मसाल्याची अशी मस्त आमटी त्याच्यासोबत नाही नाही तिला ना, थोड शेंगदाणे टाकून थोडं शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर आपला काळा मसाला बनवायचा चा कांद्याचा भाजून, खोबर भाजायचं त्यांना मिक्सर मध्ये काढायच त्याच्यात नंतर आपन् तेच्यात गरम मसाला टाकायचा तिखट टाकायच हळद टाकायचं अ जी लसूण टाकायचा.
म्हणजे जसं आपण, अ हे कोंबडी कोंबडीच वगैरे बनवत तसच मसालेदार बनवायचं असं काळ्या मसाल्याची भाजी हा हां हां.
तेव तो मसाला मिक्सरमध्ये काढला कि तेल टाकायचं त्याच्यानंतर तुमच्याकडे ते आळणचे बीठ बनवतात का म्हणजे? अ डाळ थोडस ज्वारी आपलं बाजरीचं पिठ, थोडसं डाळीचं पीठ एकत्र करून भाजतात आणि अ ते भाजीला ना जेव्हा आपण फोडणी देतो ना तर ते पिठात थोडं पाणी टाकायचं आणि मग ते टाकायचं म्हणजे हा हा घट्टपणा येण्यासाठी.
खूप छान म्हणजे आया खूप छान छान तुम्ही सुचवलं. पुढच्या वेळेस मी नक्की तुमच्याकडून हा मसाला कसा बनवतात याची कृती घेईल फार मला बरं वाटेल. मी पण माझ्या बाजूच्या तुमच्या काय काय आहेत नवीन रेसिपी तुम्हाला सांगेल तुम्ही ही मला
हो हो ह्या आणि ही भाजी वगैरे सोबत अजून थोडा टाईम बाकी आहे ह तर ही भाजी सोबत त्यांना नागलीचा पापड भाजायचा थोडीशी लोणचाची फोड घ्यायची आणि बाजरीची किंवा ज्वारीची भाकर चुरून खायची. खूप खूप छान लागतं खायला एकदम म्हणजे
जगात तुम्ही कुठेही गेलात ना तरी महाराष्ट्रीयन जेवणाशिवाय अ भूकच भागणार नाही तुमची, तुम्ही किती ते इंग्लिश पदार्थ खा पाव खा त्याची चव याला येणार नाही असंय.
पोट पोटही भरतं आणि मनही भरतं.
हो बरोबर आहे बरोबर आहे.
चला तुमच्याशी बोलून छान वाटलं.
हो हो चालेल चालेल मी नक्कीच तुम्ही सांगितलेल्या कृतीनी भाजी करून बघेल, आणि तुम्हाला फोन करून सांगेल हा धन्यवाद हो धन्यवाद.